हॅलो हा येत हो हो येतय. थोडा बारीक आवाज येतोय पण येतोय ऐकू.
अच्छा मीटिंग चालू होती का तुमची.
मिटिंग चालू होती.
ओके. मी तुम्हाला तीन वाजता कॉल केला होता हा हा हा. हम्म खूप पाऊस आहे इकडे तुम्ही कुठ.
हा म्हणूनच आवाज नाही येते बर. का असा जरा बारीक येतोय आवाज.
हो का रेनज चा पण प्रॉब्लेम आहे इथे.
हा हा आता इेतो इरा.
हा हा हा.
हम्.
इकडे खूप पाऊस आहे मॅडम पुण्यात.
हो ना.
हो.
तेच आ त्या कौशल्य शिक्षणावर आमचं चालू होत डिस्कशन. कि मुलांना पण आणि बायकांना पण. पण कौशल्य प्रशिक्षण दिलं आपण तर त्यांना घर बसल्या पण काहीतरी. कमाई करता येईल वा एक त्यांच आर्थिक त्यांच. स्वातंत्र मिळेल त्यांना अस काय काय शिकवता येईल अस. ते चालू होतं आमचं डिस्कशन.
हा हा हा. म्हणजे ती कंपनी असते का मॅडम मला एकाचा कॉल आला होता आज. वर्मा म्हणून वर्. फ्रॉम होमचं त म्हटले य तेे मी कदाचित रजिस्ट्रेशन केलं असेल. अ इनंस्टाग्रामला त्यांची रील बघितली होती मी तेव्हा.
अच्छा.
हम्म त्यांचा कॉल आला होता अ मला नाही माहिती. ते म्हणले तुम्ही जॉईन करा स्किल शिकवतील तुम्हाला.
अच्छा मग त्यात काय काय शिकवणार होते ते.
आता ते जॉईन केल्यावर समजेल मला पण आयडिया नाही एवढी. मीस् रजिस्ट्रेशन केलं होत वर्क फ्रॉम होम दिसलं म्हणून.
पण त्यांनी आयडिया दिला पाहिजे ना की काय म्हणजे. आपला त्याच्यात इंटरेस्ट असेल तर आपण जॉईन होणार.
हा पाच वाजता आहे ती इन का आलेली मला. बघू आता म्हणजे काय म्हणतात ते लेडीज एम्पवरमेंट म्हणून. चालवलंय त्यांनी काय. हा स्किल शिकवणार आणि मग त्याच्यावर आधारित वर्क फ्रॉम होम देणार. आणि एक कंपनी आहे त्यांची मी तिला विचारलं म्हटलं. कशाच्या रिगार्डिंग आहे काय आहे थोडी इन्फॉर्मेशन द्या. म्हण एक कंपनी आहे त्याच्यात स्किल शिकवतो आणि स्किलच्या बेसिस वर तुम्हाला घरून काम. कराव लागेल ऑनलाईन.
अच्छा नाही तर आजकाल कसं एम एल एम वगैरेच पण आहे ना. मग ते नको वाटत.
म्हणजे कसलं?
तुमच्या अंडर म्हणजे, बायनरी, तुमच्या अंडर एवढे करा तुम्ही, मग तुम्हाला एवढे मिळतील. नाही तर मग प्रोडक्ट सेल करा, मार्केटिंग थोडक्यात.
शॉपिंग रिलेटेड काहीतरी आहे त्यांचं.
कशाच्या? अच्छा.
म्हणजे काय आहे? तुम्हाला काय आयडिया आहे का त्याची?
हा, ते आजकाल ते अफिलेशनचं वगैरे नसतं का? मिशोचं आपण ऍड करायची, आणि मिशोला ऑर्डर द्यायची, मिशो डायरेक्ट अ त्या कस्टमरकडे, ते प्रोडक्ट हे करणार, पाठवणार,, तसंच काहीतरी असेल नाहीतर,
सगळं ऑनलाईनच असतं का पण ते?
हो ऑनलाईनच असतं. पण आता इतके झालेत ना हे करणारे,,,
हा, काही फायद्याचं आहे का ते म्हणजे मिळतं का त्याच्यातून इन्कम? नाही तर मग काही फायदा नाही.
मिळत तसं, पण मग कॉम्पिटिशन खूप हे ना, आता मी सध्या स्वतः मॅट रांगोळी, रेडी रांगोळी वगैरे बनवते. ऑनलाईनचा पण प्रयत्न केला, पण मग खूप प्रॉब्लेम येतो. रिटर्न वगैरे येतं. काही काही वेळेस लोक तर वापरून घेतात वस्तू, आणि मग रिटर्न करतात.
हा, हा, हां.
ते. ज्याच्या चांगल्या कंडिशन मध्ये पण नसतात मग आपले प्रोडक्ट आपण ते हे केलेले. म्हणून मग मी असंच, ग्रुप वर वगै वे ऍड टाकून, किंवा अस ओळखीत आहे, तसच सध्या सेलिंग, म्हणजे मार्केटिंग साठी अजून भक्कम असा सोर्सच नाही मिळाला आहे मला.
म्हणजे तुम्ही क्लासेस घेतात, ते मॅट म्हणजे नवीन निघाले ते उलण मॅट,, ते
हा, हा, उलन मॅट, क्रोशाचे हार वगैरे पण बनवते.
मण्याच्या रांगोळ्या आहेत त्या, पॅचेस छोटे, छोटे
हम्,
ओके, त्याच एक वेळा प्रदर्शन भरलं होतं आमच्या सोसायटीमध्ये त्यातून मी घेत थोडे, ह, मग ते असं पण सेल करता का तुम्ही?
हो, हो,
ऑर्डर देऊन पण होत वाटत ते.
हो, वारडर देऊनच
हम्म, हम्म
कारण कस्टमाइज पण करते ना,, मग त्याच्यामुळे म असं बनवून नाही ठेवत. जास्त, कारन प्रत्येकाचे आता हार जस झालं, तर साईज वगैरे कमी, जास्त लागते. गणपती साठी वगैरे मग तसं असतं,,
रांगोळी मॅच पण आता, पाटावरच आसणय, चौरंग आसणय,, प्रत्येकाची साईज वे वेगळे असते ना.
ओकै, असं वुलन मॅटचा अ म्हटलं तरी, बघा आपली दहा, बाय दहा अशी एक फर्शी असते बघा आपली, फ्लोअर ची. तेवढा मॅट म्हटलं तर कितीपर्यंत मिळतो तुमच्याकडे?
पण असत डिझाइन कुठल्या आणि तुम्हाला काय करायचंय म्हणजे
म्हणजे गणपती वगैरे बस होतो ना आपण त्याच्या टेबलच्या पुढे अशी मॅट मॅट टाकायला आपली मोठी ही दहा बाय दहाचीच फर्शी असते का? तर ते तेवढ्या फरची एवढी मला हवी होती
अच्छा हा हा मी काॅस्टीग काढून सांगते तुम्हाला पण डिझाईन वर पण असत ना थोडंफार?
अ डिझाईन काय फ्लावर वगैरेची ठीके आहे म्हणजे
हा असं तुम्हाला समोर रांगोळी म्हणून टाकायचंय का मग उंबरा पट्टी वगैरे पण डिझाईन तुम्हाला गणपती समोर अस ठेवता येईल.
ओके मला तुम्ही व्हॉट्अप हाय करून डिझाईन वगैरे पाठवाल तर मी तुम्हाला सांगू श
हो हो चालेल चालेल नक्की. कि तुम्ही तुमच्याकडे काय म्हणजे असं काही अ बनवता का स्किल वगैरे म्हणजे कशात ते आवडत तुम्हाला?
कस बनवत वैगेरे नाही मी मला स्वतःच्या घरासाठी पाहिजे.
हा हा.
हम्म.
आपण गणपती बसवतो ना त्याच्या समोर ठेवायला आता ते लेटेस्ट चालू आहे ना डिझाईन वगैरे म्हणून मी विचारलं
हां हां
ऑनलाइन पण सेल करत असणार ना तुम्ही?
ऑनलाईन मी म्हटलं ना मी केलं होत नाही वेबसाईट व मग तेच सांगितलं. न तिथे मला काही प्रोब्लेम यायला लागला, येण्यामुळे मग मी ते बंद केलं मग आता असं ग्रुप ववरच टाकतेच व्हॉट्सअप ग्रुप आता कस तुमची माझी ओळख झाली म माहिती झालं तुम्हाला किंवा तुम्ही कोणाकडे गेल्यावर तिथे बघितलं मी केलेलं. मग तिथून नंबर घेतला असं म आता सध्या असंच चालू आहे.
अच्छा हम्म. नाही म्हणजे मग तुम्ही जर दूरहात असणार तर मग ते पा ठेवायला वगैरे म्हणून विचारलो.
हा नाही मग शिपिंगचे मग वेगळे घेते आता ज्यांना आता मॅट रांगोळी भरपूर कितीजनं बनवतात पण मग शेवटी फिनिशिंग मध्ये पण फरक असतोच. ते असतं त्यामुळे असं काही नाही आता ज्याच आवडत लोक तिथून घेतात.
अओके. आमच्या इथे एक आहेत ताई त्यांना क्लासेस पण घेतात. म्हणजे नथ तयार करण्याचे क्लास होते त्यांचे शिवण क्लासेस आहेत. किंवा असे वेगळ्या प्रकारचे क्लासेस आहे.
अच्छा.
तसं आहे का तुमचं की बिझनेस आहे प्रॉपर.
हा प्रॉपर बिझनेसच आहे म्हणजे मी अजून क्लासचा वगैरे विचार नाही केला. कारण तेवढा वेळच देता येत नाही मला. क्लास घ्यायचं म्हटलं म्हणजे तेवढा वेळ देता आला पाहिजे ना मला.
हो हो म्हणजे ते कसं त्यांना शिकवायचं त्यांच्याकडून पण तयार करून घ्यायचं. आणि ते सेल करायचं अशा पद्धतीने ते करतात.
नाही तेच आहे डोक्यात तो प्लॅन पण अजून तो वर्कआउट नाही केलेला.
फक्त तुम्ही स्वतःच.
हम्म.
अच्छा ओके बरं. चांगल्या गोष्ट आहे.
बरोबर.
किती तास देतात म्हणजे तुम्ही दिवसातून?
मी ना आता असं काही नाही आपली घरातली कामं होतील त्याच्यानंतर मग बसायचं थोडा वेळ.
त्याला वेळ पण लागत असेल ना कारण.
तर सीझनच मग जरा जास्त वेळ द्यावा लागतो. कारण कसं या वस्तू आधीपासुनच नाही बनवत.
नाही अगोदर नाही अगोदर काही गोष्टी बनवून ठेवल्या म्हणजे त्या ना अ डेमो द्यायला आहे की असं असं माझ्याकडे बनतं म्हणून.
हा हा हा सॅम्पलचे असतात ना डिझाइन. पण मग एकदम तेवढं बनवून नाही ठेवता येतं आता तुम्हाला कस साईज तुम्ही सांगितली प्रत्येकाची वेगळी असते ना. असं बनवून नाही ठेवता येत एक स्टँडर्ड साइजचं थोडस दोन चार पीस ठेवते बनवून. पण कोणाला कलर कॉम्बिनेशन पण त्यांच्या आवडीनुसार हवं असतं. असं
कारण त्याला बनवायला वेळ लागतो हे मी ऐकलंय आणि आता गौरी गणपती येणार म्हट केल्यावर ते लेडीज. असे ठेवलेले पण असले पीस तरी ते अ घेऊन पण जातात. म्हणजे
हो, हो हो हो.
ते असं जसं जे अवेलेबल नाही ना होत.
हम्म.
हम्म तेच. प्रदर्शनामध्ये खूप सुंदर वस्तू होत्या त्या दिवशी आल्या होत्या ना मण्याणंचे, कलर्सचे. ते हे कलर्सला लावायचं. नंतर पूजेच ठेवायचं.
हा हा.
पॅचेस वगैरे घेतलेत मी देवघरासाठी आवडलेत. ते मला
अच्छा म्हणजे रांगोळीचे पॅचेस म्हणजे आपले रेडी रांगोळीचे का?
नाही मण्याणंचे तयार केलेत त्यांनी. जस की फुलं तयार केलेत काही मण्यांचे नंतर पाण्यांनच्या डिझाइन मध्ये तयार
हा हा. हो तुमच्या क्रिएटिव्हिटीनं तुम्ही नवीन नवीन डिझाइन तयार करू शकता. त्या पॅचेस मी.
हो सुंदर बनवले त्याला ताईंनी. आणि तोरण वगैरे पण खूप सुंदर असे काही ऑर्डर देतात ना कवडीचे तोरण,
एक मिनिट हा मला कॉल येतोय.